हॅलो.
हॅलो ताई नमस्ते.
हो ताई. नमस्ते आला आवाज? हो हो येत़ोय.
हो झालं चहा, पाणी वगैरे?
मी चहा घेतच नाही.
हो का. सगळ्यात चांगलं आहे ते ते अ अ हा तेच म्हणले की सवय मोडायला खूप अवघड आहे परत.
अवघड असत हो, तुमचं झालं?
हो झालं.
हम्म आपण थोडस आपण ओवा वापरतो ना. आता जरा सर्दीचे थंडीचे वगैरे दिवस आहेत. म्हण अपचन वगैरे होतं ना, त्याच्याबद्दल बोलूया थोडस.
चालेल ना चालेल ना ओवा हा आपल्या आ म्हणजे अ जीवनामध्ये दिवस अन रात्र कशा ना कशा आहेत ते युज करण्यामध्ये येत तोच येतो वापर आहेच त्याचा. खूप महत्त्वाचा आहे ओवा.
आणि कसं भारतामध्ये आपल्या तर स्वयंपाकघरात म्हणजे वापरली जाणारी एक महत्त्वाचीच गुणकार्य औषधी आहे. चवीला तिखट थोडस कडवट असतो ओवा पण त्यान काय होतं की आपली पचनक्रिया चांगली सुधारते.
चांगली पण होते आणि अ स्वादिष्ट ते पण होते जी वस्तु आपण बनवतो ना, त्याच्यानी स्वाद पण येता आता भजे म्हटले तर बिना ओवायचे आपण बणू शकत नाय. त्याच्यात ओवा पाहिजेच आपल्याला, काल पासन ह आणि आपलं हे झाले म्हणतात जसे बाटी वगैर बनवतो आपण. दालबाटी त्या दालबाटी म्हणजे म्हणजे प्रत्येक अस पदार्थ आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजेच पुरी पण आजका आपण बनवतो त्याच्यातही पाहिजे त्याच्यान आपल्याला त्रास नाही होत.
हो आणि औषधी वनस्पती म्हणून पण ओळखलं जात अन त्याला कस सर्दी खोकला झाला की आपण वाफ पण घेतो ना असं तव्यावर.
वाफ पण घेतो आणि हो आणि आप आपल्याला जसे हे दर महा-महामारीला सुद्धा आपण जसे आपल्याला प्रॉब्लेम वगैरे कधी लेट थेट झाले तर त्याचा काळा सुद्धा करून घेऊ शकतो आपण तो पण खूप उपयोगात येत आता.
बरोबर आहे ते हा पोटदुखकीवर एक उत उत्तम उपाय ते आपला घरगुती.
हो हो लहान मुलांना पण पोटाचा त्रास असतो. ते पण जसे अ लहान दोन तीन महिन्याचे मुलं जे असतात त्यांना पण आपण ते चावून जर पोटावर आपण फुंकर जरी मारली
हो पचन सुधारत. हो कारण ते ह ओव्यामध्ये न एक अ थायमोल हे घटक असत, जे की आपला पाचक रस शवण्यास मदत करत आणि त्याच्यामुळ काय होतं की आपली पचन क्रिया सुधारते समजा काय गॅस पोटफुगी चा त्रास जर असेल तर मग ओवा हा
गुणकारी ठरतो बरोबर आहे माझी मोठी ते वाली मुलगी आहे, ना तीला खुओ त्रास होत ता म्हणजे ती ना काय करायची सहा महिन्याची तीन महिन्याची सहा महिन्याची झालं हो जावळ हो पर्यंत रात्रीची खूप रडायची खूप रडायची. आम्हाला कळायचं नाही कार रडते का रडते मग म्हणे आजचं हिचं पोट दुखत असेल म्हणे कितीतरी आम्ही केलं. पण नाही मग तिला मग हिंग आणि ते ओव्याचं आम्ही करून ते लावायचं ना. त्याच्यानेच तिला आराम भेटायच.
हो हो. आणि ओवा आणि गुळ कत्र खाल्ल्यावर पण सर्दी खोकला कमी होतो ना. कप कमी होण्याचा म्हणजे अ मदत होते त्याच्यामुळे. हम्म. ओव्याची पूड असे कोमट पाण्यासोबत घेतात बघा‌.
हो घेताय ना. तर अर्ध्या रात्री आपल्याकड काही औषध नाहीये डॉक्टर नाही आहेत. आपल्याला ओवावाच काम य
हो बरोबर आहे.
म्हणजे अर्ध्या वस्तू आपल्या ना ज्या आपल्या घरातच असतात. कोणत्याही आजारासाठी आपण मस्त मसाला डब्या म्हणजे लोंग झाले ओवा झाला हे आपल्याला अवेलेबल असतात‌. आपण लगेच त्याच काहीतरी करून त्याच करू शकतो आपल्या घरचेही जे मोठ्या आहे ते सांगतात का हे करून दे त्याला. हे करून देत याच्याने बरोब
दात वगैरे दुखायला लागला तर ते म्हणतात ना ओवा आणि लवंगाचं तेल एकत्र करून असं दात लावतो.
रामदेवजी बाबाची जी पतंजली जी धारा आहे त्या धारामध्ये सुद्धा त्या ओव्याच प्रमाण अस्त. कारण माझे‌. हो. माझे जे वडील ना हे योगा शिक्षक आहे. तर त्यांनी ती धारा घरी बनवली होती. हो. नाशिकमध्ये असतात ते. हा. तर ते ना ते औषधी जास्त करून घरीच बनवता तर त्यांनी त धारा घरी बनवली होती ना. त्या त्याच्यानीच बनवली होती त्यांनी.
हो आपण असं जुन्या म्हणजे जे वयस्कर स्त्रिया आहेत ना त्यांच्याकडून पण ऐकतो. जर मासिक पाळीमध्ये पोटदुखी होत असेल तर ओव्याचा काडा आणि सैंदव मीठ कोमट पाण्यासोबत घेतात. मग त्यांना थोडासा. हा. आराम मिळतो. पोट दुखी साठी. हम्.
बहीण आहे ना माझी काकांची मुलगी तिच्या इथ नंदीचं लग्न होतं. तर तिचं ना महिन्याची तारीख आणि लग्न ते एकच तारखेलाव्हतं. ती म्हणे मी काय करू? तई काय करू? मग तिला सांगितल. तू एक काम कर तू ना एक दिवस सोडून त्यो काढा बनव. ओव्याचा. ते सगळं टाकून बरोबर दोन तीन दिवस आणि तिला प्रॉब्लेम आला‌. आणि तीच लग्न ही नीट नेट का झालं. म्हणजे इतका गुणकारी असत ते. म्ह
झाला असन त्याच्यामुळ. हा.
क आणि तिला आलं पण ती म्हणजे व्यवस्थित पण झाली लग्न कस आपलं लग्न चालत नाही नाही ते नाही घरचं लग्न अस म्हण
हो ना. आणि त्रास पण होतो ना बऱ्याच मुलींना.
होतो ना. हो तिला खूप
हो‌. ह. आणि ते जेवणानंतर पण अर्धा चमचा ओवा आणि ते सैंदव किंवा काळं मीठ आणि ते एकच जास्त वाटतं ना? ते खाऊन थोडसं पाणी प्यावं म्हणतात म्हणे, अपहरण होऊ नये असं जीवन झालं तसं, म्हणजे तेवढं घ्यायचं अ कोमट पाणी वरतून घ्यायचं चं हा हा आणि बरेच जण रात्री एका ग्लासमध्ये ओवा भिजू घालतात बघा आणि ते सकाळी पाणी गाळून पितात. म्हणजे पोटासाठीच हा
जस जसं वय वाढत ना त्यांना हा त्रास पण वाढतो त्यांना ते एक रेग्युलर करावचं लागत. त्याच्यामुळे त्यांना त्रास होत नाही.
हो ना आणि ती कस आपली घरातच असते आपल्या स्वयंपाक घरातच असते ती वस्तू काय पटकन कुठे विकत आणायला जायची पण गरज नाही पटकन घ्यायचं आणि त्याचं हे करायचं आणि ते ओव्याचं झाड माहिती आहे ना तुम्हाला ते पान
हा हा माहिती माहिती कारण आम्ही लहान होतो ना? तेव्हा हो हो माझ्या मम्मीने लावलं होत ते तर माझी मम्मीला तेव्हा म्हणजे अस हा त्याला तोडूनं बघितलं ना वास घेतला का लगेच ओव्याचा वास येतो त्याच्यामध्ये. तर माझी मम्मी भजामध्ये म्हणायची हे ओ
हा, अजून पण हो अजून पण आपण बऱ्याच जणांच्या कुंडीमध्ये वगैरे बघतो ना ते.
हो बरोबर आहे ओळखन नाही पण आजकालच्या लोकांना मुलांना नसेल माहि हे पण आहे
हो नर्सरीमध्ये वगैरे पण आहे ते हम्म. विकायला असे ओव्याच ते ह एवढं एवढं ते लावलं दोन चार पानाचं कि ते भरपूर येतं.
बरोबर आहे बरोबर आहे
आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये कसं ते एक घटकच आहे प्रमुख म्हणायचं. जिरे ओवा असं त्याच्यामुळ
आपल्याला प्रत्येक गोष्टीला ते पाहिजे आपल्या शरीरासाठी पण आणि आपल्या जो आपण बनवतोय व्यंजन त्याच्या स्वादासाठी सुद्धा पाहिजेच आपल्याला.
हा हा हो ना
बरोबर आहे
हे ओव्याच बियाने वाप पण घे तातना अस नाक म्हणजे असं आपले कफ कफ गच्च झालं असेल तर
तेव्हा वाफ पण देतात, पोरांना पण देतात आपण एक घेऊ शकतो श्वास घ्याल्या पोरांना
नाक बंद झाला असेल तर हा आराम मिळतो त्याच्या पाासून
जे लहान सहा-सात महिन्याचे वर्षभराचे जे असतात ना त्यांना श्वासो-श्वास घेयाला कळत नाही सर्दी झाली का रडातच राहतात तर त्यांना आणि वाफ देऊ शकतो आपण.
हो ना
बरोबर आहे. आमचे इथ पण म्हणजे पाहिजे माझी सासू सासूबाई जी आहे ना त्यांना त पोटाच म्हणजे असं त्यांना ना जे खाल्लेले ते पचतच नाही, फ्रेश नाही होत. त्यांना त्याचे ज ओवा आणि जीर हे भाजून घेतात, भाजून आणि त्याची पावडर करून ठेवतात, पावडर करूनअन मग त्याला पाण्यात ते थोडंस कारण त्यांना ते औषध औषध सूट नव्हते होत त्यांना. कारण ते गरम पडायचे, हो गरम पडायचे, मग त्यांनी हे करून घेत त्याचा खूप फायदा झाला त्यांना.
कारण त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस असतात ना.
हो हो हो.
हा आपल्या त्वचेला पण चमकदार बनवण्यात त्याची थोडी म्हणजे आहे प्रमुख भूमिका म्हनायचं हम.
हो, कारण आपलं पोट व्यवस्थित राहील तर सार व्यव तू आपल्या शरीराची बरोबर होणार ना.
ते ओवा कुटून अस त्याची पेस्ट ट करतेेत, आणि असं आपल्या त्वचेला जर काही जास्त हे असेल ना तर आपल्या चेहऱ्याला पण लावतात बघा ते, म्हणजे अ आशीं त्वच्या ह चमकदार होते त्याच्यामुळं, हाव हो ते. कारण त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे ना अँटीबायोटिकचा त्याच्यामुळं, आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या मसाल डब्यामध्ये ते असायलाच पाहिजे ओवा कारण त्याच्यामध्ये खूप नैसर्गिक गुणधर्म आहेत ना.
गुणधर्म आहे, पोटाच्या संबंधित आहे, स्किन संबंधित आहे. बरोबर आहे, त्याचा फायदा घेतलाच पाहिजे, ज्यांना नाही माहिती त्यांनी पण घेतलाच पाहिजे त्याचा फायदा.
हां, सगळ्यांनी बघितलं पाहिजे काय काय होतं त्याच. आणि अचानक जर काही संध्याकाळी वगैरे असं नाही पटकन हुं शकत हॉस्पिटला वगैरे. पण अशा गोष्टीचं करून बघितले पाहिजेत घरगुती उपाय पण.
बरोबर आहे ना कुठ गेलं जरी आपण आजकालच्या म्हणजे पुराण्या जुन्या विचाराच्या बाया ह्या बरोबर घेऊन टाकतात, का कधी कशाचे आपल्याला जर कोणाचं पोटदुखी झालं, काही झालं, उलटी वगैरे येते तर आपण ते घेऊ शकतो.
हो ना, कधी कशाची गरज पडेल ते सांगता येत नाही.
नाही पडत बरोबर हे, ना ते पाहिजे बरोबर. नाकातून सुंगलं तर सर्दी बरी होते त्यात
हां, हो ना.
झाला आपला टाईम.
हो.
चालेलं ये ना. ठीक ये.